हॅलो हॅलो
अरे ते
काय म्हणला?
तुले लावला क नी?
हा हा.
जॉईन नाही झाला मग डबल तुले लावला की ते म्हण ते सुरू ठेवता का. असं ऑप्शन ते पा ऑप्शन ते पा सुरू ठेवा आत्ताच लावला सुरू ठेवा.
मा म्हणजे त मंगाचाच कॉल आत्ता लागला असेल ते असं.
नाही आत्ताच लावला तुम्ही डबल लावायच काय असं काहीतरी येते.
हो का म्हणजे का हे झालं असल काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल.
हम ह हा मग ती कॉल एक धरते डायरेक्ट झिरो सेकंड दाखवते.
हो का?
हम्म
हम्म हो हो ते जिरो करते डायरेक्ट म्हणजे अ आद आता आ आत्ताच बोलले म्हणते तुम्ही
हाव हो तसं
असल
ह
दुसऱ्याला असा लावा असं म्हणती ती.
कित झाले मग आपले?
मय काही नाही म कोणालाच लागेल नाही यार मय संपले सगळे.
तीस झाले काय?
सतराव सतरावरच आटकून बशेलो मी पुढे नाही चाललो कोणाला नंबर नाही सापडायला नवा आता.
हम्म कसं काय लागत नाही तर?
झाले ना चार-पाच वेळाच लावू शकतो एका नंबरवर आपण तुला चार-पाच वेळा लावला गण्याला लावला हा.
हा आपले तर किती झाले असतील.
आपल्या लई झाली ना पण ती मला वाटते एक दोन दिवस प्रॉब्लेम चालते मग बराबर होते वाटते.
हम्म
हम्म
मग तू यायला का नाही?
पडतो ना हम्म
पाहि तो गणेश काय म्हणते हम्म हम्म. गणेश बी काय म्हणते काय माहित म्हणलं.
जमीशी देनं
येते का?
हा हा ठीक झाल्यावर येतेच काय?
हम्म अरे मा काय खरं नाही रे पैशाचं
अ अभे हयत किती हे.
माहीचच किती हवे कमवायला काहीत नाही ना मी ह.
त्या बड्डेत जर पास जरी असला पास.
हा हा.
अस्तिरबद झाला सध्याचा.
खा खाण पिणं लागतील रे चांगलं आहे जाणं येण्यातच पैसे.
हम्म. नाही ते मग खर्च कमी करायचा ना मग बजेट कमी असत.
तसं करू लाग मग.
हम्म पण एखन दिलं मला तर द्या उसने
तस खरां लागेल गड ह अरे तिथून म्हणलं कॉलनीत. उद्या जेवण होतं ना वाटतंय रे.
कशाच रे?
ते पाण्याचं काहीतरी ठेवू लागले वाटत बाया बाया.
इथं कॉलनीत.
हो ना तिस तर म्हणून तो म म्हणू लागल तुलका आहे एकदम.
हो हो मागच्या वेळेस ठेवलं अस वाटे.
हो ना तेच म्हणाला हम्म हम्म.
तिकटाचं वरण काहीतरी ठेवलं होत मागते.
हो वरमपोळी असंल हॉटिंग.
हम्म.
पण यावेेळेस हऐका नाही असं म्हणालो.
हम्म जावस्था आ मला.
हा.
तिकीट पैसे पाट पैसे पाठवा लागतात वाटते आज.
कुटी हे.
गुरुपूर ते मेसेज जयलेत.
आ तू म्हण तन बजेट नाही.
पहाव लागेल आता बजेटच करवं लागल.
मग एक काम कर ना मे तिकीट नग काढू मला.
काय म्हणलं.
तिकीट न काढू म्हणा मये
नाही तेवढे पैसे हायत ते पण बाकीचे म्हणालो.
अरे नाही तिकीट न काढू म्हणा मी तसंच येतो म्हणा.
हा हा तस कसं मला समजलंच नाही आले का.
अ तस जण दोघं दोघं बसून.
हो पण ती टीटी वगैरे पकडलं तर मग.
हं नाही मग. तिटीने पकडल्यावर मग भराव लागते नाही पकडल्या तर मग फायदा आहे.
रिलीज कशाला घ्यायची टी टी असतेच बाबा तिकड जनर आपलं ही काय म्हणतात त्याले.
असं हे टीटी आल्यावर मग ते. धावपळ कराव लागते म्हणा लक्षात आण येऊ द्या लागत त्याच्या.
कशाला रिकामा करा मग लय फाईन मारतात रे ते मग नंतर
हम्म हम्म तिन्ही.
तिच्यापेक्षा तिकीट घायला परवडते डबल टेबल ना फाईन लागते मग नाहीर मग ते पोलिस स्टे ट्यूशनमध्ये बी जाऊ शकतो आम्ही.
हो एखांद्या वेळेस नसत आहे पण ते समोर बोलणं सेटलमेंट केला आहे मी बी एवढं काही होत नाही.
हो तिच्यासाठी जनरलचा तरी तिकीट घ्या लागते कमीत कमी होऊन.
हा जनरलचा.
हम्म. कारण त्या म्हणता येते मित्र मित्र होती ते काय एक बघू झाला नाय असा म्हणतेय तेल.
हा तर सांगून द्याचं फुल झाल ते मना.
हा. नाही तर पुढचे स्टेशन वर जनरल मध्ये बसतो असं म्हणायच नाही तर का ही सेटलमेंट करायचं असं.
हम्म हम्म.
हम्म.
टी टी का स्लीपर मध्ये येत नाही जनरलमध्ये जाते टी. टी.
हो ना ते बी नाही.
ऐकल होतं बरं मला माहित नाही न मग.
सगळीकडे त्या ज टी. टी.
अ जनरल मध्ये ते माहिती त्याले की ब लई दांगळूर आहे ते म्हणुन.
आणि तिथंच तिथं आप आपल्याला जागा नसते ती कुठून येणारे ती.
गजबाजर आहे ते.
हम्म दुकान दाबला मदा त्यांचा कोणालाही माहितं नाही पडणार. हा म्हणून तिकडं जातच येत नाय रिक्षा असती .
हम्म हम्म.
तीच म तु दुपारीच कॉल लावायचा पण मला हॉट स्पॉटच नव्हतं.
हो दुपारी करणार होतो गणेशलाही बोललो मी.
हो गणेश लय लावलं मे मदत म्हणे माकड आयलेन फोन कटला मग लागलाच नाही फोन.
काय एकटे होतं ना त्याच्या अधी दोन कॉल केले मी तरी.
हा हा.
हम्म
दोन कॉल म्हणे कॉन्टिन्यू केला का मदा ब्रेक होता काय.
ब्रेक दहा पंधरा मिनिटाचा.
मी आता काय करतो माहिती का त्या ग्रुपमध्ये जेवढे लोकं आहेत त्याला कॉल लावतो अटकून. कोणी उचलला नाही उचलला ऐरीम चान्स इथं काय पैशे तर यायले नाय काय नाय .
मायतच ना.
मला वाटतं जेवढे दिले ततेवढेच पैशे येतात काय काय माहिती अरे तिजें समजेन नाय मला.
तसच झालं माहिती.
नाही तर मला वाटते अजून दहाक कंप्लीट केल्याच्या बाद नंतर येतील पैशे असं दहा दहा वर येत असतील आहे काय नाही. तुझे दहा झ दहा झालते का तुझे?
माय अगस पंधरा व पंधरा कंप्लीट.
हो का?
हा.
मग एक काम करतो रिस्टार्ट करून पाहिचा रिफ्रेश करून पाहिचा त्याला.
केलं मी रिफ्रेश केलं, अजून अठ्यांशी .
काय माहित काय आहे ते किती हो ते तेच हेज्याचे.
हां
जन म्हणार ना.
नाही रे वरती नाही.
अं?
ते पेमेंटमधी.
हो पेमेंटमध्येच नाही. तेवढेच आहेत काय?
हं दोन व्हॅलिडेशनला दोन रुपये.
दोन रुपये वाढले फक्त.
हम्म.
मायचं तर काहीच नाही वाढे ना तेवढे आलं ते तेवढेच आले अकाउंटमध्ये बी आले ते पैसे.
हो माहीत पडली आपो
हम्म पण ते तिच्यावर नाही ना वाढे एक बी रुपया.
तेच ना मग.
अरे काही तर द्या म्हणा बाबा अशी एवढं बोलायलो पंधरा स हो ना मै बी सतराच झालीत ना आपली जवळपासच अहो आपण.
हो म्हणजे त्या केलीच नाही का एवढ्या दिवसाची पुन
अरे कुणालाच नाही लागेना आणि नवा नंबर कोणाचा सापडू समजेन नाही.
हम्म, हम्म. ते ग्रुपवर होत मेसेज टाकत होता त्यांला तसा.
नाही आता मी जे ग्रुपमध्ये आहे ते मेंबर त्याला डायरेक्ट कॉल लावतो आता. उचला वाटला उचला. हा, हा.
हा नाही तसं नेट चालूच ठेवतात ना रे.
हो डायरेक्ट कॉल आला बोलतात ते डायरेक्ट तस मसेजवर लय भाव कधी कोणी कोणी नाई तो फ्री हो, भायर हो.
ए हे संध्याकाळी राहतात फ्री.
कोण काय म्हणणार आहे. कॉल त्यायले बी करायचे आणि आपल्याले भेटतात ना पैसे त्यायले भेट
हो नंबर सापडला म्हणा कोण बोलते ते.
हो सगळ्यालाच लावतात जी बी आहे कोणी बी.
हं हम्म.
तू कुठे आहे मग घरीच आहे का?
हो, मीटिंग भरली होती.
हो ना मीटिंग भरली आणि तुम्ही गेलते वाटते मी जाऊ लागलो आत्ता गावात. आवाज दिला त्याने पण म्हणलं गावातून एकदम गायब डबल.
अ ते गेलती ना गावात आता पुढं.
काय करू लागले गावात पिड्या विड्याचे फोटो पाठवले.
काय हे काही तर असेल वाटते उद्या आहे वाटते.
उद्या काय सांगाव. पहिल्या पावसान करता ते.
हो पण तयारी करून ठेवतील ना रे आज असले तर काही ना काही.
हम्म.
पाहू काळ अजून.
हा.
तू उद्या घरी आहे का कुठे आहे?
उद्या कामतर आहेतच.
हो का?
हम्म.
सुट्टी गिट्टी मारता येत नाही तिकडे जाताने?
आज उद्या सुट्टी.
नाही रविवारची होती ना?
आ हा
मनन नाय ग मारता येत म्हणला.
कोणीकडे मी ड्युटीवर थोडी जातो.
नाही शाळेवर त्या दिवशी गेलतो ना.
मग असं कामा नीडतान जा तुम्ही. हम्म ते काय ते शिकवल पण
कबुन
नाही मग काम होतं जरासा साय घ्या घ्यायच्या होतेय.
हो का?
अ नाटकं करी ती म काय दोन-तीन दिवस चक्रा मारायला लावल्या. .
हो का?
हां
तसेच करतात बी दी शाळे काय?
आपलं काम पाडलं की तसंच होईल.
हा.
आयस करो
हम्म.
आपल्या आयकार्ड घेऊण जायचं असते केवल्याचा.
कोणच?
ती शाळेवर जायचे ना मी.
कोणचा आयकार्ड येतो बाई?
ती शाळेच ती शाळेवर जात नव्हत का मदा तुल म्हणलं होतं दहा दिवस शाळेवर जायला लाग ती शिकवा लागतील. ती ऐकाणारी सर सर म्हणतात ती प्रिन्सिपल लोकं आपल्याली.
तर तर दिसतच ना सर मग.
हा पण तिची व्हॅलिडिटी संपलेली काय एकच महिन्याची व्हॅलिडिटी होती.
तिथे गोण वाजती तेवढी.
हम्म दाखवायच त्यार म्हणा केवल्ल्या कडून आलो म्हणून लगेच सर म्हणतात चहा पाणी बी ऑफर करतात म्हणते. हा तू यावेेळेस झाले की सुरू तू मायास सोबत राईल काही नाही यावेळेस जॉईंट होतो तु.
सांग जून काय आलं की. ह
सांगतो मी शंभर टक्के सांगतो तुला तू फक्त ते काय म्हणतात ते बराबर आहे बोलतो तेल जरा.
तेच तर नाय जमत.
हा
तेच नाही तर जमत.
अरे बोलायचं काहीतरी घाबरायचा काय विषय नाही हिजा म्हणा मी शि याच्या शिक कोई तो मणा आधी बी एड झालो नाही मला चांगलं मणा समजते मले.
हा
आणि तर मग डायरेक्ट म मले सांग जर फोन करचल नाही तर फोनवर कनेक्ट करशील म्हणे.
चालते मंग भेटली होती का रे आपल्याला?
काय
आपण गेलतो तिकडे नाही नाही कॅन्सल झालं वाटतं तिकडे.
कॅन्सल झालंत ना मी गेलतो एकटाच होतो मी.
तू गेलता
हो ना मी गेलतो ना.
तू मला म्हणजे काय रे
हम्म. नाही रे तुला म्हणल होत ना ते हे गी पाठव, पण तू म्हणला त्या सरनं मला त्या ग्रुपच्या बाहेर काढलं.
हो हो हो.
असं झालतीन ती.
नाही ते चल जाऊद्या रे. पहिले काय म्हणायचं? ठीक आहे बुवा. कोणत्याच पार्टीचं हे नाही करायचं, नाव नाही घ्यायचं.
हा.
मग ती म्हणली की बा कोणत्या पार्टीला वोट देतात ते सांगा आणि काहून देतात ते सांगा.